कुठंय घरी का? शेतात चाल्या काय?
नवन आयच नेरे काकडत.
काय ना.
निंदला.
काय नंदी द्या का पशी.
गावळीत. चाले.
भा भाऊ नाही लवकर.
नव इत बातावार.
हम्म.
तुम्ही काय करता.
आमही तरणो गाव शेतात.
बाद लावाला.
हा.
हॉ ना. काय चाललं म अजून.
समजून राहिले एक दिवस गावाला जायच म्हणून.
ये आईला बोलून राहिल मी.
गई किती तुमच्याकडं?
म्हणजे, आमच्याकडे चा तीन गाई चार वासऱ्या.
हव का.
हा.
दूध किती जात?
तीस लिटर
हव का एका टाईमला का.
ना, आता दोन्ही टाइमच एक टाइम नेतो आम्ही.
हो का, भारी मग दुधाच व्यवसाय आम्हाला घ्यायच्या गाई. हव ना.
होय ना आम्ही बी येऊ राहिलो तुमच्या टेकडावर
हा ना या ना बरं आहे मग सोबत जाधव ना.
हा झालं काम त्याचं.
नाही. हो अजून ते सहामाहिने झाले पाऊस चालू आहे ना.
उघडलं ना आता जा ना म्हणा.
मग त्याला पाहू राहिले ना माणसं बघता नी कुणीकडे गेलेत.
ह ह
मग, आता ते मौतलीला जात काय पण ते आलापूरच्या ताई वारल्या गणेश भाऊची माऊस बहीण. मुंबईला होती झाले आणि वारली.
हम्म हं, मोठी जायचे मग!
हा,
नाही ना, जायचं ना तिकडे? सोबती नाही! कोणी नाही! चाललं ना आज तिकंडं?
नाही गा? पाऊस आहे ना त्याच्यामुळं!
हो ना?
कोणाची तुमच्या?
त्यांच्यात त्याला सोबती नाही मला सोबती नाही
हं, मग तुम्ही त्यांचे नावं मग तसंच, अं?
यायचं तुमच्याकडं?
चाला ना गाव सदा पाच मिनिटात लावून आपूण,
दे लावून मंग एकेक बार एकेकीचं
हा सगळेच सगळे.
हम्म ते बातमच निवडं यंदा तासार पाणी,
काय म्हणत त्यात जाऊनच पाहिले नाही आम्ही,
आईलश कळत नाही रे गरी माणसाला निस्ती दुग- दुगी राती.
हाव ना काल जायचं होतं, त्या बाया म्हणे आजून उतराय नाही म्हणे तुमची कपाशी आजचे दिवस
देवामध्ये काही कळंल, काही वळंल असले ना तर ज लेट वगैरे ना,
हा ना म्हजे आणखीन खडून येतो. आज लऊ आता मग, जाऊ थोड्या वेळानं.
हां गादोस उगडील त जेला उका ह का करता मग,
हाव ना,
मागून बी त का चालो,
तेच नसतं आमही आमदारचं तिथं जाऊन परत वापस यायचं,
अन् जाऊद्या मग महिन्यात आता काय पाऊस चाली आता केली एवढं हे नाही.
हाव ना
जागरा फारख
हा...
अंग ना आठ तारख किलो सांते ते,
हाव ना, हे कायले बुरबुर बारीक.
नाही ते वेगळंच झालं माग,
हाउ आठ तारखे लोक सांगेलच ती,
हा
हू....
हं...
जोरात बि येनं नई आणि लावून धरलं नुसतं.
नाक लेगी राळगंज वार्या नाही येई खगाले वावर आपल्याकडे बरं आहेई.
हाव...
ह हू... बरे असंच काय करते खांगाळाला
हाव ना, रेख काकूूनं माग कवाल घेतला आणि मांजी झिरोच सेकंद आले बर का रेखा काकू.
रेखा काकू
ते म्हणे आदी कॉल करून सांगितलं होतं.
मग कॉल घ्यायला काय झालतं?
हं नंतर घेतला नाही तुम्ही बी आज तसच केलं.
अग बाई नाही तसं नाही झालं ते त्या व
तीन कॉल बाद झाली, महि आली आता.
अगं ते अगं तेला पाटल्यानं व
आं नाही ना नाही उराल देय
इकड आन मी करती.
बर येती मी थोड्यान.
हा.
त्यो उचलेलाना हा कट झाला म. हम्म, चार मिनिटं झाले तशी, किती मिनटं राहतेती?
अजून सहा राहिलेय.
म फोन केला मम्मीच फोन आला, मम्मी जाईल तिकड पंढरपूरला ना. हा. अग मम्मीन मला फोन केलता ना.
हा
मग तो तिकून यायशी मम्मीचा इिकून यायशी म्हणून देऊ सरायला गेल नाही.
हा पंढरपूरला कोणसोबत गेल्या त्या?
दिंडीत जायले.
दिंडीत?
बीबाई, चुलतबहीण हेय चुलतबहीण हेय.
हाव. बरय मजे मग दिंडीतलई.
ह, मी ते आता त्याला किथे याच्या जवळ काळेगाव टाक्याजवळ हाय.
हाव का पाऊस नाही का म्हण तिकडं?
लय म्हणे म्हण मग आमंगात तो पर्यंत होती
हां.
हम्म.
मम्मी कुठं गेली?
आहे ना.
मगर जायचे काय?
हा बदलावला.
हा.
पाऊस उघडून देतो चांगला म्हग जातो आम्ही आता.
काय बलं का चालते
त्यासमुळेच थबेल ना मग तिथ जाऊ बी रिकम पाय फस रिकम.
हा काल तरच झाला मलगवळीत गेलो.
हम.
अ, सापरत बसलते घरी आल्याच्या आणि तस आलो घरी उठून
ती रिकम जाय, जा नाही नाही झाली पाहिजे ना.
हा
गेलत काम करून झालं पाहिजे मग.
नाही, आम जाऊ गेलाच नाही कई.
हां.
आपण ब ग करत.
चार पाच दिवस झाले. एवढ्या लवकर थोडी समजत तुम्ही लवकर गेले.
हा
हम्म आमच्याला आज आठ दिवस झाले.
छान झाल आता उद्या आठ दिवस होतील.
ऊद्या जायचं तुम्ही आता- नाही तु जा तेरा वीस लाडू खाऊन
येव याज
कोण मावशी गेली वाटतं
आ मावशी जाणराय मावशीशच्या दोन्ही बहिणी आल्या आणि मग तिघी बी नाही म्हनल्यावर मग कस राहतं.
हा यांचं जवळ यायला जाण कि मग
रातल् तु तुलर्या
हम्म
त्याचा लांब होता, लांब होत
हा स्वपनान मामी लावलात म्या फोन स्वपना मामीनी कामाचीचेर्या करतस फोन चालू ये मग करत येऊन तुला. अरे बोला ना.
काय ग
झोपल्या का काय.
ह चा थोडफार बोलत राहायचं की.
मग हे जायनी फोन करूली गयादा
नाहीला का
तजी वाट पाहिली मता केला नाही जाय ना आता कवायला
मळे वि तर्ण बाईमा विडाल
मग तुम्ही म्हणलं मी अखधी तुम्ही करायच अखधी मी करीन तुम्ही करीता आणि किती झाले तुमचे?
हा
केलेच नाही काही जा अजून.
काहीच नाही.
चालु ठेवायचे ना फोन
किती फोन बसलीत नाहीन काय बोलल होती का मा फोन म्हणे आवाज बी आहे ना नेट बोलायला. याच्यात कसं क्लिअर आवाज येऊ पाह बरं
त्याला काही दर वहिली आणध्या तुम्ही
आ..
कायतर वहिलें ना.
आव ना- का प्ले टे नाही
स्पीकर खराब झाला असलं तेचा.
हेच दख ना जाये
हा तसंच करा.
हला तो घुम म गाडी घेन राहिलण
कोण.
मन मल बन त ते
तेव काय संजीप बोपडं.
आले का.
हा दरवाजे पुढे
हो बा त पाठास मगर येनल
हो निल वाद स संंग द्या रोय रोयनी
काणण
फोनच घेऊनात ावा थोडस टईम राहिला.
दोन मिनटं राहिली अस स नाला इथले खलगाता ख
वीस सेकंद राहिले बघत
हा. हा.
जेवण घेऊन करून घ्यावाणा मग जाला मनशातात.
हा.
गवाळतरी का म पुरगर
अज घवाता ठेवला ना का अख तेवला नाही. वयपुरी. हम्